िकाणी म्हणा हॅलो येतंय काय हा बोोल
हा येतय बोल मला त्याच्या पुढचं पण अजून एक टास्क आलेत तीन टास्क आलेत मला
असं कसं काय, एकदम
काय, माहित नाही ते मैथली ते ते काय ते गुजराती एक लय मराठी आय ट्रान्सलेट करायचे कालय
सेमच आहे काय टास्क बघाी त एकच टास्क आहे काय बघा
नाही नाही वेगवेगळे तीन आलेत
होय
होय
काय नाही ते मला मी अज रिफ्रेश केलेला नाहीये बघा
आपण एवढं मेहनत करून करायला पैसे तर भेटतात ना
भेटतील बघू की
हो आहे तेच की नाही आलं तर मी तवा वूडवून टाकणार ऍप मग
हम्म काय नाही कवागय लाइट घालवल्यात नाही अजून केले आता करू
हा भरपूर टास्क आलात मी कुठलं करू कुठलं काय समजे ना माझे पण बावीस झालेत अजून मला किती आठ आठ
ह
पाहिज
काय झालं ह् हो कायणार
आणि काय म्हणलं
काय नाही बा निवांत आहे बसले बाहेर दारात ही एक दंगा करत बसल्यात सगळी
होय
तीन चार वेळा पडतो पण रडत बसल्यात एकमेकाला माराय लागल्यात
किती जण आहे तसं
दौघं ज असं तिघ का येत एक बारक काय ते काय नसते त्याला घेऊन बसायला लागत आणि दोघं जण आहेतच त्यांच्या त्यांच्याची एककाचचे ते भांडण बसल्यात ह एक एक तिच्या बहिणीच एक तिच आहे
हा ह
रडत्यात लय आणि काय म्हणत्या गेली होती जस्त घरात बसली होतीदी त्यांची पण आ् सलेली मग तथ ते त्यांच्यात बाळा आहे म्हणेल मग मी म्हण काय खायला वगैरे घेऊन गेले असते म म्हणलं बाळाला त्यांसग तस म्हणलं नाही माव आणि माऊ म्ह करत करत म्हणून दिीपी गेल्यावर
आम
मावाली मावली होत्या म्हणा बर्फी घेऊन जाते म्हण त ला बतीन करद मण सांगा च
मग तू काय ख
मी आमच्यात तर ठेवत नाही मी पण घेऊन जात ब सारखंचयचं रोज काय त्रास यायच सग ह् कुरकुरे चॉकलेट कॅडबरी सगल लागते आमच्याक
हा मावशीला लुटत वडत आल्यावर
लई म पररवा बई नाही बरग हम आमच्या भाौऊजीना आणि दिदीला साडी घेतल भाौजींना शर्ट घेतलेलं त्याला काय घेतल नाहीय ते बघितला बघ बघित
हा
गश म्हण
अ तुला कनपडी दिलं तू शांत मारकमचा
मला मारतोय ल जोरात मारतोय म्हणजे विचार न कसा मला बरं नव्हतं मी झ तुम्ही मला फोन केलता की तुम्ही त्या मी झोपलेले बघा
हा त्या मार्कून झोपलेली सडतं
उप अ होय लई वांदाय
मम तू मार खाल्लीस शांत
मान मारतोय डायरेक्टच देतोये ठेऊन असं तुम्ही या
मध्येच
काय उडल य मी झोपलेलं हो झोपलेलो मी य आणि आला नाही सटप दिसून मला कानेश मला कानेश मला मला अ म्हणला म्हणला सटा सटा मारला चार पाच ज आण गेला पळू आत
आणि त्या पगीला आणल्या शांत बसतय त्या
हा बसतोय कुठला भारतोय ल मला कानीस म भरतोय मला लवाडे
मग तुला काय आणायचं म्हणायचं तू काय फोरगेस काय म्हणायचं तू काय साडणीसणारस न जाा म्हणायचं
हम्म पुरी गी तसं का काढ का पाच मिनटच्या आ
कामा काकी का जेवायला घालंय की काय त्या बारकमणाला
होय अभ्यास झाला नाहीले अभ्यास केलेत म्हण होता जेवायला बूक लागले करम करुून
हज
स नाता जे जाणी होता अभ्यास करून करून कलून कलून
काय मार खाऊन खाऊन
अभ्यास करतात काय अभ्यास करत नाही डाधिंगना धिंगाणा तसंच असतय त्याला मार त्याला मार इकडे जा तिकडेच जा म ते ऐकत काय ऐकत नाही आ चाल तुम्ही खावा आम्ही काहत
अम तुलाच पोरा मारून जात असतील?
अभ्यास करतात ती अ -अ
तुलाच पोर मारून जात असतील?
मी त्याला म्हणतोय नाही, मी- का मारत नाहीे, मला पण भित्यात सोडा खरं मी कस म्हणतोय अभ्यास करायचं काय पाहिजे, ते करा खरं व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे मला ते नाटक कराल की लय राग येतोयं ते नाटकं करतात, त्यामुळे मी टेन्शन घेत नाही.
हा हा हां थांब, मी करते फोन.
पैया खायालाय हा चालतंय.
हा कट कर.
कुणाला-कुणाला बोलवाल्या?